हॅलो काय करतय.
कानी मी पडले आता ख पिऊन इथे कोण झाल तू.
म पाच झालेस ना मी साक्षील केला अंजलील केला. त्या तिच्या जावाल केला तुम्हाल केला.
का.
हम्म.
बरोबर.
हम्म.
यांच याच्यावर तर मण हे जा त्याच्यावर.
केलं का चालू ते.
हा.
हा का.
आा.
कररे ना म.
आवाज कऊ येई न का.
अवकरेना म्हंलं.
बरं बरं काय करेल मग आता.
ते काय धुनं काढलं पाऊस आला
हा ना हे मी जना मी काय लावलं आताच नाही दाखवून आलं नाही
हा आता उद्या -परवात मुसळधार सांगितलेला आहे
नाही चालू इते बुरमुर -बुरमुर -बुरमुर आता काय जादा येतात काय काण
हा.. मग ते ऋन दुनं दर्शिक सुकलं होतं मग ते काढलं
पानान काहीच होई ना
हा..
होघ आमचं राहत मधी आता त्याच्यामुळं जागा आहे बोळात राहता का
हा ते भाऊच कधी केलं चालू
रात्री
हा का
रात्री कळतेच आार हह
किती कॉल झाले?
कोणाचे माझे सहा- सहा झाले सहा
आ..
सहा झाले रात्री लावू म्हणलं तर पण कायचं म रात्री छाया लावलं तर
ह
तिचं येऊन गेलं, तिचा वाला यायला लागला मला मा लागच नाही तिला रात्रीच्या रून तसंच होतं -होतं अगं
हा ना मग ते, आता पण तसच होतं-होतं
हा ना कू काय माहिती तिचावाला झाला न्या मा लावला तर ते होईनाच नाही अ-ति -तिचं बी पाय ते तिचे ना, आक मदी ती सगळं होऊ येन पाय
का -का
तीस चे तीस कॉल आक मदी झाले
कसं काय करू?
ते आधी पाच होते ते पाच-झाले ब -काही नुसतं असा हात लागल्या-लागल्या ते नुसत पळत होतं-होत-होतं बरा- बरा.
हा -हा.
आणि सगळं झिरो-झिरो दाखील-
हा -हा..
पाच झाल्यावर मग तिनं परत रिफ्रेश केलं
हा-हा..
डबल परत सगळे जे उजून बी झेरो-झेरो सगळे-सगळे पालू गेले तीसचे-तीस मग तिला आपल्याला कॉल लावत नी ना आता
हा.
तिचं झालं म्हणल्यावर, ते कॉ-आपले कॉल घेता नाही येत ना तिला मग
हा ना.
ते आत मध्येच होऊन गेलं बाय
हा का.
काय चालू आहे मग, आज मळ्यात नाही जायचं का?
मळ्यात काय करता बाय, वल्ल्याच कांदे भरायचे पण वल्यां कुडं भरले जऊरल ते
हा हो का. वल्ल्याची मग कांदे भरता येत ना.
अ दरशक ना तोंडाला आहे ते, मग त्याला ना कोल्ड लाग आणि एक दिवस. एखांद दोन दिवस भरले आधी. मग बसल्या जाईन, दोघे जणी आतमध्ये हा.
हा हा.
आणि परीगत जाळी भरयली.
हम.
बुगडी ना ओरून असं मोठं निंती छोटी.
हो का.
मी साक्षीला लावला होता, साधा कॉल पण मग साक्षीने उचललाच नाही.
उचला नाहीं का. कामत आसन मग, तिकड त्यारला जायला लागत असेल बाकरी घेऊन.
हा.
तुमची गरबड आसल कई?
उचलला नाई, आण दोन वेळेस केला तिनं वापस केला नाई अजून तिनं.
अ मग, पाहिलाच नसल न अजून फोन कामाच आवरीत असल नाना ने रे. लहान ये असल्यावर जरा राडा राहतो.
हा.
बाकी काय पोरं गेले शाळेत
हो गेला आज शाळेत
हा का बरी केस कटींग
बरीय बाई मी सकाळी येथे अस भांड उचललं अन माझ्या पाठीत एक साईड चमकच भरली.
दुकराला
पाठ पाठीत चमक भरली होती मी कस हांडा उचचालतानाच झालं बा मला एक
नाई मग तिथलेच माणिक पाय लाऊन यायचा ना.
मग ते आज सकाळी झालं आत्ता दहा अकरा वाजता पाणी आल्यावर
ह्याव का?
हा.
ढीलल्या वाणी होतं ते या करताय मला हम्म कल्पना म्हणे मी येते म्हणे फोन घेऊन येते का का आवरल्यावर येते ती
ही मंदाबाई म्हणत होती मी जाईन म्हणे आंटी पण थोड्या वे मंदाबाई म्हणत होती.
काय आणि
मी जाईन म्हणे आंटीकडं म्हणलं जा नाही तर इकडं या जमलं तर देईन म्हटलं बाई मी करून पण काय म्हणे म चांदकडं जायचं म्हणे मी गावात
हाव का मी पळू. राहिले ना या डाळयानी आई बाई कागदं घेऊन.
बरं.
हा व्हय फुलतालाय. तिकडं तिकडं तर मस नाही लय. चालूचं लय हयो कागद जाया लागतो कागद
मी आता यवकट झाला का भाऊजेचेर लवून घेईन मग आ.
ह माललं उद्या यादी नऊला
बर ते अंजलीन ते म्हन बाई एका जनीला चा सहा वेळेस पण बोललं चालतं म्हणे.
हाऊ ना मग सा सायेस ना. आपल्याला जर जास्त भेटल्या ना.
हा.
मग त्यांनला बी लावेल चाल त्यांना
ह का?
चांगलं जास्त भेटलं आणखीन चांगली गोष्ट आहे ना.
पण आता मी गीताला मांडली गीता चांगली वाटते. हा का?
हा. मला आता नाहीच भेटलं त्याला काय विलाज हे म करावाच लागतील.
हा.
आ.
किती दाखवू राहिले सेकंद किती झाले.
पाहते मी त्याला कोड पाडलेला आहे आता
आ.
पहाते ना सहा सेकंद झाले.
सहा सेकंद झाले का?
सहा मिनटं तीन आता सहा मिनटं, आठ, नऊ, दहा सेकंद वर चालल.
पाच सहा मिनिट असल तर वीस सेकंद दाखवू राहिले.
म त इकड भाहीते का? आता सहा मिनटं अठरा सेकंद वीस सेकंद झाले पा.
हाव का हून राहिले मग काय म्हणून राहिले
हा
बाकी काय चालू मग राधा बहिनि म्हणा पाहिन म्हणा करून
आज सांगाय लागन तिला
आ
सांगा लागन म्हणल तिलापण
हाव ना नाता बाया काय लांबच्या आहे का तिच्याच कॉन्टॅक्ट मधल्या आहे ना बोलू शकते ना ती
हे हा
मग
दादो गेला का तो शाळेत काही नाही हो बाकी
मामी काय कराल्या?
लोळू राहिल्या त्या बी
हाव का मग आता काय करन बा त्या चिल्याच
वल्या जात काय
जीकड तिकड चिडचिड चिडचिड असत घर किती गळून राहिले
हा
पाणी येऊ राहिलं ना ह्या भीती ना खाली
मग त्याला वरतीन बांधलेलं नाही नव्ह ते
हाव ना आता सगळं येऊं राहलं आता लगे रस्त्यावररून तर किचन मितलं क वळवळ चालली आता
हा उद्यान परवा त लई सांगितलं
होद्या अभी
मग हा नऊ दहा तारखे लोकले पाऊस सांगितला भयाण
दहा तारखे लोक सांगेलच आहे ना
हुं
दहा तारीख सांगेलच तर त्याच काय सांगा दहा तारखेच्या नंतर मी वातावरण तयार झालं ते परत पुढं सांगा त्या
हा मग आता त्याचे दिवसच यायचे त्याचे दिवस कचे यायचें
हा पण मग इतका नाही ना ग थोडं फार
तस काही तस
याच्यावर कॉलरला नाव कॉलर ला नाव मानस येत
हा हा तेचच आहे मग
हा हा
केलाच नाही मग पूजाला पूजाला म्हणलीच नाही मग
नाहीे म गीता म्हण न म्हणलेस न तीला मग.
आ
गीताला मी म्हणले होते ना गीता म्हणली असेल ना तिला हा ती इकड आली नाही मी गेले नाही आता ती पुढल्या पुढं असल होत बोलण मग आ नाही. थ पुढं मग काय
नान होच माकडला झाला नयलाला
् हा भाऊ झोपेले काय करते.
हम् हो का नाही फोन पाहन. आत्ता जेवणा केले एवढ्यात सकाळी एक टाइम होऊन गेला आता दुसरून झाला.
हा हा हा. होय मग आता काय? घरी असल्यावर काय चालूच राहत.
हो. छायाबाई बोलली तुम्हाला
रात्री मग मी काय सांगते छायाबाईला कॉल मला केला. अ छायाबाईंचा झालं मग व्हायचा तर ते तिथंच ते पळू राहिलाय छायाबाई म्हणते थांबा थंबा माय पळू राहिला नाक मध्ये
हा ह.
मग म झालाच नाही ना. आता अस झाला मा नाही झाला.
मला सणाचा नंबर द्याव तेवढा.
ह बरं बरं तिन बार केला बरका.
तसं होवू राहवे ते.
आता वरूनच व्हायला लागलं त्याला का आपल्याला जे व्हाल ते होऊ दे. जाऊदे मरून. मग त्याला काय लाजे
तेव्हा काही विेलाज नाही मग.
मिनट.
हा थांबा ते कारण की त्याला तेवाच कोड पडून जातो.
गटला त देई शकत..
दहा मिनटे झाली आता ते कट होतो ना आपोआप.
हा.
आणि ते मी मग अंजली बोलले तर पाच दहा मिनिटातच कट होन गेला बरं का.
हा.
हा.
हम् ते कमी दाखवले त्या चार मिनिट कमी मिनिटं बोलायला दाखवते.
झालं ते पूर्ण चोपडं करायचं मग
आ
जो प्रकारच झाला तेवढं पूर्ण.
हा तेवढंच केलं ना मग ते बी फुल पालेच असत.
हा.
रात्री तर लई अड ना केलेली सगळे बी तडावडले आले मग ते पाणी जातय ना. तई ना अस सगळं चौकून जे खून वाटलं ते खुनग उरलं ते वरती कठाड वळला नाही त्याच्यामुं
आणि ते ढाळ काढेल ना सर ना त्याचा
ते पाणी भिंतीतच मुरूम राहिलं ना.
हा. हम्म.
द काढल दोनला काढल मागंता मागा येईल पुढचा पुढ ये.
हा का.
दिल दिल ते मतदान कार्डच घे.
हवतोम दिलं का.
नाही ना आमत आताात मत हचं नाही ना का इड
ते ना दिलं माझा जॉरॉक्स नव्हता फक्त मग बाकी सगळेचे होती.
हाव का.
हम्म.
हा का.
हॅलो.
हा वला नंतर आले का मग त्याच्या नंतर प्रश्न काही हॅलो.